मॅडम
ह गुड मॉर्निंग मॅम
काय चाललं होतं.
काय- काय नाही आता ऑफिसला आल्यानंतर ते स्टाफ कडून क्लिनिंग करून घेत होते
ओके ओके तुमच्या इथे काही गोडचा एक्सपोर्ट वगैरे होतो म्हणे ना?
हो
हा ओके ओके कुठे जातात त्या काही?
अ ते इथून इथून कंटेनर नावाशेवा नावेशावहून अ आऊट ऑफ जातात मग. हा गोटस इथ. नाही मी ना गुडस ऐकलं म्हणून माझ्या माझा कन्फ्युजन झाला गोड गोड
कस असतं माहितीय का तुम्हाला एक सांगते मी गोडसे ना आता ज्या पण पोटला जायच्या ते डायरेक्ट जातात. त्या काही मुंबईला वगैरे जात नाही हा एवढं लक्षात ठेवायचं कंटेनर नाव शेवायला जाईल मग तो शिपवर बसेल आणि मग पुढे जाणार हंम्म त्या कंट्रीला. तसं इंटरनॅशनल फ्लाइटचं नसतं. इंटरनॅशनल फ्लाइट कशी येते. ज्या पोर्टला जायचं तिकडून येते आणि आपल्या इथून ते पोर्टला जाते.
कोर्टला जाते हम्म
हो आता ही कशी कुठली फ्लाइट आहे माहिती का तुम्हाला मी सांगते तुम्हाला पूर्ण माहिती. ही आहे दुबईची फ्लाईट दुबईला रसखैमा म्हणून पोर्ट आपल्याकडे हं! रसखैमा ह्या पोर्टला जाते हि फ्लाइट.
हा
हम्म! म्हणजे तिथेस तारजा वगैरे बरेच काही पोर्ट आहे. पण हे आताची पर्टिक्युलर रस खईमाला जाते आपली आणि ती लोडिंग वगैरे करताना बघितलं का तुम्ही कसा लोडिंग करतात. काय लोडिंग करतात.
अहा--हा ते केज मधे टाकतात आणि मग ते केज लोखंडी हे केलेले आहेत.
हा, लोखंडी आपण पा लहान बाळांना पाळने कसे करतो त्या पद्धतीने केजेस केलेली असतात. आणि काय करतात एक वेश वेट ठरलेलं आहे की फ्लाईट मध्ये एवढं--एवढंच रस व पर्यंत जाऊ शकत मग ते काय करतात की एवढ ककऱ्यांचं ग्रॉस वेट किती होतं. त्या आपल्याकडे मोठा वेट मशीन आहे आपल्याकडे त्या वेट वर त्या केजीसच आणि त्यांचं वेट केलं जातं आणि तेवढे पायलेट टाकले जातात. मोस्टली माझ्या माहितीप्रमाणे अकरा पायलेट जातात आणि अकरा पायलेट म्हणजे ब--बकऱ्यांची क्वांटिटी कमी जास्त होते कारण वेट कोणती बकरी लहान कोणती बकरी मोठी असंही असतं ना!
हो
एक टाइम तुम्ही काय करायचं चेकलिस्ट पूर्ण फॉलोप करून घ्यायची म्हणजे त्या चेकलिस्ट मध्ये तुम्हाला कळेल. डॉक्युमेंट--कसं? फ्री मध्ये फाईल केलेलं असतं की ड्रॉबॅकमध्ये फाईल केलेलं असतं बरं याचबरोबर त्यांचा रेट काय लावलेला असतो, म्हणजे डॉलरमध्ये असतोका कशामध्ये असतो तो आता हा रेट आहे ना डॉलर मध्ये असतो हा रेट बरोबर. हम्मं डॉलरला हा रेट. त डॉलरमध्ये मग कशी त्याची चीन इन्व्हइसिंग केलेली आहे एफओबी असत का काय असत. हे पूर्ण एकदा बघायाच म्हणजे तुम्हाला थोडं एक्स्ट्रा नॉलेज येऊन जाईल मॅडम हा.
हो-हो.
हं थोडसं बघत राहायचं म्हणजे कसं. तुम्ही फ्रेशर आहे आता आम्ही कसं एक चौदा एक वर्ष होऊन गेले त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे. कसं असतं काय असतं म्हणून.
हो-हो.
हम्म एकदा पूर्ण चेकलिस्ट व्यवस्थित प्रकारे बघून घ्यायची.
हो-हो.
तस ते डॉक्टरचं सर्टिफिकेट असतं पुन्हा एक काउंट बघायच बकऱ्यांचा. कि हिच्यात बघ किती बकऱ्या गेलेल्या आहे काय गेलेल्या आहे. कसं असतं ते वेट वर असतात कधी लहान मोठ मोठ्या अशा बकऱ्या असतात ना त्यांची वेट कमी जास्त असतात. मग दरवेेळेस त्या कमी जास्त होणार बर का नाही तर तुम्ही म्हणाल की नाही. ग्रॉसवेट एवढं आहे आणि बकऱ्या मागच्या वेळेस एवढ्या गेल्या ह्यावेळेस असं नसतं बरं का मॅडम.
अ नाही.
हा त्यांच्या क्वांटिटीमध्ये बरंच कमी जास्त होतं.
हो त्यांच्या केच च्या वजनानुसार ते त्यांना पाठवलं जातं.
हा केचच्या वजनाप्रमाणे हा क्वांटिटी कमी जास्त होईल. आपल्याला फक्त वेट कसं असतं काहीरी सिक्स्टीन थाउजंड सेव्हन्टीन थाउजंड असं काही तरी ठरवलेलं आहे त्या पद्धती तिने त्या लोड केल्या जातात लोड केल्यानंतर मग त्या फ्लाईटला आप मध्ये ते कशा पाठवले जातात ते केजेस पण आपल्याकडे एक फुल लिफ्टिंग मशीन आहे. हा त्या लिफ्टिंग मशीनमध्ये ते ठेवले जातात ते केजेस. या ट्रेनच्या सह्याने लिफ्टिंग मशीनमध्ये ठेवल्यानंतर मग ते फ्लाटपर्यंत ठेवल्या जातात जसं आपल्याला स्टेप लावतो ना आपण त्याप्रमाणे लिफ्टिंग मशीन फ्लाईटच्या दरवाजापर्यंत जात. आणि मग त्या फ्लाइटमध्ये एक-एक आप पॅलेट जे म्हणतो ना आपण पॅलेट केज ते लोड केलं जातं. हम्म या प्रकारे आम्ही लोडिंग बघित या प्रकारे लोडिंग चालती त्याची तुम्ही अजून काही लोडिंग बघायचं तुम्हाला चान्स भेटला नसेल कधी भेटला फ्युचर मध्ये तर नक्की बघा.
हो-हो नक्की बघेल.
अवांतर माहिती होऊन जाते आपल्याला. हाय का नाही हम्म-हम्म.
मी ते फक्त म्हणजे जे केज मध्ये जेव्हा पोहोचते ना अ गोठ टाकत होते तेवढंच बघितलं ते हा.
हे कस हॅल्कॉनच्या साईड ला आहे तेवढं वर्किंग तुम्हाला बघायला मिळालं असेल पण एच एलच्या साईड मध्ये जायला आपल्याला र रनवेकडे जायला परमिशन लागते एच एल चे पास लागतात आपल्याला.
असा.
हो ते कसं असत. एच एल कडन जोपर्यंत आपल्याला पास भेटत नाय आपलं पोलीस व्हेरफिकेशन फोटो त्यांचा पास सगळ आपण फॉर्म भरून दिला की मग आपल्या ते तिकडून पास अलर्ट करता आणि मगच आपल्याला तिकडे जाता येतं. हम्म, तेव्हाच ती प्रोसिजर तुम्हाला बघता येईल कधी नव परमिशन घेऊ एखाद्या वळेस पास जरी झालं तर नक्की बघा. हम्म, आणि आस नाय बर का की एवढ्या बकऱ्या लागतात म्हणून तिकडे तेवढ्याच बऱ्या उतरतील म्हणून. ते काय असतं फ्लाइटमध्ये ऑक्सिजन अभावी बऱ्याच बकऱ्या एक्सपायर पण होतात अ.
हो.
हो असं बऱ्याच वेळेस झालेलं आय की बकऱ्या एक्सपायर झालेल्या आय म. कधी कधी तर अक्षरशा तीनशे साडेतीनशे बकऱ्या ॲट टाईम एक्स पायर झालेल्या आयत.
हा मग तरी पण तिथे गोट्यावर विकलत जात असेल ना मॅडम?
अहो हे आता मग आता आपल्या थोडी डोळ्या आड असतं ते खाटक वगैरे जे असतात ते घेऊनच जातात. शेवटी समोरच्याला काय माहिती ना तुम्ही मेलेल्याच दिलं आता ज्याला ओळखू येतो तो हम्म
हम्म, आणि हा माल पण त्याच्यासाठीच जात असेल ना? काय झाल? इथून हे गोडचं जे होतं आपल्याकडून एक्सपोर्ट त्येंनी ते त्याच्यासाठीच होत असेल ना?
हो.
म्हणजे प्रॉपरली त्यांच्या ते त्यांच्या जवळ असेल ते. खाटिक लोकांजवळच जात अस
हो हो हो जे म्हणजे कापणारे वगैरे लोक असतात ना. यांना दिल जात ते.
हम्म.
तर मग तो डोळ्या नसल्यावर कोणाला समजतं ना. आणि आता इथूनच आपण बघतो ना आप ल्या इथेच आपण सोइचे ड ओपन आपलं हे केलेलं ओपन शेड केलेले आय. त्याच्यामध्ये जरी एखाद्या दोन गेल्या वगैरे तर काय करतात खटिकला बोलवतात आणि त्याला देऊन टाकतात. शेवटी खाणाऱ्यांना थोडी माहिती कि या मेलेल्या याच्या दिले का जीवंत. खटिक घेऊनच जातो ते अशे आउटसाइड एरियाला विकलं जातं ते. कायतरी एक पिरियड असेल या पिरियड मधल्याच देत असतील जास्त टाइम झालेली देत नसेल असं काय असेल ते पण.
ते असू शकत.
कारण शेवटी ते मासच म्हटलं जाईल ना आपल्याला हो का नाई. हम्म, आम्हाला तर बाहेरून येतात ना त्यांच स्मेल वगैर येतो ना आता बाहेरून आलेली लोक म्हणत मॅडम तुम्ही लोक कशे बस तात? म्हटलं आम्हाला सवय झाली गोठात बसायची. असं सांगावं लागतं प्रत्येकाला पर्टिक्युलर.
पर्टिक्युलरली विचारता ओ मॅडम तुम्ही बसतात कसे काय ओ मॅडम तुम्ही बस तात कशे काय? तुम्हाला ही अजून अनुभव नाई येईल थोड्या दिवसात समजेल.
हो नक्की येतोच आ थोडा थोडा आता
एक तर माश्या पण इतक्या होतात त्या बकऱ्यांच्या याच्यामुळे आपण कस गोठा जवळ ला का मच्छर होतात माशा जास्त असतात तशी गंमत झाली आमची ही
हो
बक बकऱ्यांच्या गोठ्यात बसल्यासारखं झालंय आम्हाला
मेंढींचा जास्त वास येतो. हा मेंढचा दिस असत पण बघ तर काही येत नाही एवढा पण मेंढींचा खूप वास येतो.
हो हो
ह् कालच्या फ्लाइटला सगळे गेले वाटत आता न हा सगळ रिकाम दिसते आज.
हम्म आज काय आता गेलेले आता आता क्लनिंग वगैरे करतील तिथे सगळं क्लीन वगैरे झालं का परत दुसऱ्या दिवशी आहेच ते दुसऱ्या दिवशी कस संध्याकाळीच पूर्ण
आता हा दुपार पासून चालू हा दुपारपासून चालू होऊन जातील मग कंटेंट ह
हो हो, हो
बाकी अजून? काही नाही हो बाकी.
बरंच काही माहिती घेण्यासारखं आहे आमच्याकडे बरं का! थोड्या दिवस पूर्ण इकडच तिकडचे सगळे हा पॅक हाऊस वगैरे असं बरच काही काही आहे म्हणजे तिथे तुम्हा नन नवीन बघायला मिळेल तुम्हाला या गो तिचा अनुभवच नाही ना अजून.
हो मी पॅक हाऊस ला गेली होती एकदा
पॅक हाउस च अजून तुम्ही सगळं बघितलं नाही ना तरी पण?
नाही पूर्ण नाही तेव्हा ते काय पेरूच चालू होतं त्यांचं पॅकिंग करणं, अ. ते पॅक करत होते ते बॉक्सेस मध्ये वेट घेऊन ते तेवढंच बघितलं मी
हा ह बरं मग तेवढंच एक इन्फॉर्मेशन मिळते ना म्हणजे इथे पण कस कसे माहिती का आमच्या पॅक हाऊस ला, अ काही मटेरियल जे असतं जास्त क्वांटिटी मध्ये असेल ते इथेच कंटेनर लोडिंग केला जातो आणि इथून जिकडे मग पी एच ए घेतो आणि सीए ची त्याचा क्लिअरन्स करतो पण काही काही मटेरियल फक्त इथे पॅकिंग केली जातात आणि ते एक कंपन्या वेगवेगळ्या इथे आमच्याकडे अ त्या कंपन्यांनी हे पॅक हाऊस कोअर केलेय आणि इथून ते मटेरियल दिल्लीला जात आणि मग दिल्लीवरन ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं
पुढे जात असेल लगेच.
हो हो दिल्लीवरन कसं डिस्ट्रीब्युट करतात ते काय ना आयडिया नाही तिकडची मला पण मग जर एक्सपोर्टरच असलं तर आपला इथूनच होतो पण मग त्यांचे ते कंपनीचे आयशर वगैरे येतात आणि म्हणजे मग त्या लोकल मार्केटला वगैरे सेल होत असतील मग ते त्या भागामध्ये तिकडे काय असा भाजीपाला वगैरे नाही ना जास्त क्वांटिटीमध्ये हम्म बरंच काही माहिती करण्यासारखं जस जसं तुमचे दिवस जातील तस तसं कस्टम ला कुठे वर्किंग चालतं काय चालतं नेहमी बघत राहायचं म्हणजे एक तुम्हाला नवीन अनुभव पण येईल, आणि नवीन नवीन शिकायला पण मिळतं हं.